का?
काय झालं ग?
अगं काहीतरी मॅसेज आला होता, आणि मला आपले सेकंदच दिसत नव्हते.
कशामुळे झालं ते?
काय माहितीय आता कशामुळे झालं, म्हणून म्हटलं कट कर.
बर बरं ठीक आहे, आज काय मेनू आहे तिकडे?
काय म्हणटलीस?
मेनू काय आहे? मम्मी काय बनवतेय?
ती काय बनवते काय माहित नाय ग, मी काय विचारलं नाही आता तरी बाजारला गेल्या.
मला म्हणत होती मगाशी मासे आणणार आहे म्हणून.
होय!
हम्म.
मग आणतील आता. मला नाही बाबा आवडत, मासे. शेट्या यार! जेऊसच वाटे ना ग.
का ग? बाहेरचं खाऊ वाटालंय का तुला?
यार तुला कसं ओळखलं यार.
मला ओळखते आता बहीण आहेस म्हटल्यावर ओळखणार की.
मला पिझ्झा, बर्गर. मोमोज, गोबीमंचुरियन.
इट्स अ हार्मोफुल टू अवर बॉडी.
आय नो! बट? मायक्रेविंग इज अल्सो इम्पॉर्टंट फॉर मी.
ह हेच त्याच्यात चीज बीज मीयोनीज काय काय घातलेला असते.
चायनीज वाले मोमोज खाऊन बघ कधी विसरणार नाहीस.
मोमोज मी कधी खाल्ले नाही येत ग?
खूप छान असतात, हेल्दी असतात त्यामध्ये सगळ्या भाज्या असतात आणि वरून मैद्याचा तो गोळा केलेला असते आपण जसं मोदक बनवतो तस. आणि आत सगळं कोबी वगैरे अश्या भाज्या असतात.
आणि ते कशात खायचं कि तसच खायचं?
ते सॉसलाच लावून लावून खायचं, सेम मोदक असतय पण आपण सॉस ला लावून खायच हा आणि चायनीज वाले म्हणजे
पप्पांचा फोन यालाय काय करू?
आण ठेव ना मग.
आं?
ठेव ठेव ठेव. काम असल? काम असेल त्यांचं उचल.